करतो जा तवर करणारा हाय लाडू तुला दोन देतो. त हॅलो
हा बोलकी.
अगं तुझा फोन आलेला उचललो खरं तू काय बोललीस नाहीस.
कशावर.
आता ह्याच्यावरच कि ह्याच्यावर केलतीस तू.
होय अगं तुझा आवाजच आला नाही, फक्त रिंग म्हणून दाखवालत म्हण बोललोच नाही.
हा नाही तुझ आल्यावर उचल्यावर, तसच झालं ते,
हा हा हां
अ ते नाही प्रोजेक्टच काय सांग बाई.
अगं प्रोजेक्ट काय एकेक एक एकटी करायचाय.
एक एकटं करायचंय ते राहद सोड एक एकट्याच काय हे नाही खरं कुठल्या हेज्यात करायचं वेब डेव्हलपमेंट मध्ये काय ए आय यम एल मध्ये.
ए आय एम एल मध्ये करायचं बाई का सांग, पुढच्या वेळी आणि इंटरनेलला पण ए ए आय एम एल वि विचारणारत इंटर्नशिपवर. आणि आता पण बघ आता डेव्हलप मे च केलं. ते
त्या ते वेगळं आणि ते वेगळं दोन्हीचा पण अभ्यास करायला पाहिजे मी.
हा आम्ही पण तेच म्हणाले त्यापेक्षा आपण जे घेतले की त्यावरच करायचं म्हणजे तेच पाठ करून जायचं.
मी तुला काय सांग हा मी सांगाल तो वैष्णवीला. खरं ती काय म्हणालेय ती वेब डेव्हलपमेंट मध्येच करणार आहे म्हण होय तिघी पण आज आला नव्हतासा.
व्हय तू गेलतीस आणि?
मी तिथनं जऊया म्हणलो मग प्रज्ञा काय म्हंटली राहू दे असू दे, करूया त्यातिघी पण नाहीय आपण दोघी जण करूया राहू दे म्हटली. अगं नाही कोणतर आस आ हा तुम्ही आता कस तु- आम्ही सुट्टी घेतलो तुम्ही असतासा काय विचार म्हणजे विचारयला तर येते काय शिकवलीत कसं काय होत. को सगळेजणच अबसेंट असले की मग कळत नाही ग कुणालाच काय.
पंचाअत्तर किलो, हम्म हम्म मग तुम्ही कुठं होतासा?
मी तिथंच होतो आल्या आल्या तुला फोन लावलेलो तिथं.
हा ह ह आणि प्रज्ञा पण आलती काय?
होय प्रज्ञा पण आलती
हम्म हम्म. मग उद्या येणार हायस काय?
होय येणाराय की
ते नाव द्याचेत काय ठरलं काय नाई तुमचा विषय
काय प्रोजेक्टच वय
त्याच
प्रोजेक्ट कनी मी ठरलोय मूवी रिकमेंडेशन सिस्टीम म्हणून
हम म
म ते करायचंय स कर म्हणजे करूया म्हणालागलोय मी तर फक्त ते जरा आणि जरा बघणार चेक करणार कसं आहे अवघडय काय सोप हाय
मला पण एक कुटला चांगला दी की मी फ्लॉवर
ग्रुप वर पाठवत थांब काय अ गं नइ कालच पाठवणार हुतो ग्रुपवर आणि ते राहिलं ते माझ माजी बहिण एक लेक्चर बघत्या गं तिज संद्याकाळच लेक्चर असतय मनुन मगाच्यान तियाकड हुता फोण म्हणुन ती उचल्ली नइ फोन हास झाल एकदा कट केली आणि एकदा उचल्ली नइ
तु जा च आलता की एक रिंग झालती बइ
हा ते चुकून लागला म्हणजे प्रज्ञाला करायला गेलतो आणि तुला लागला असं झालं मग ते लगेचं कट केलो आणि तिला लावलो
माझं पण काल तसं झालत पप्पांना लागलेला दिदीला पण लागलेला
होनी चुकून दाबलं तर लगेचच लागतोय आणि व्यवस्थित लावायला गेलं की कि लागतच नाइ
व्हय
आणि काय मग कॉलेजला गेलतीस काय नइस मग आज
गेलतो की बई
नशिब तेला तरी गिलतिस
बोल्लिस
अनिकेत सरांच आणि जुबेर सरांचं लेक्चर झालं
आणि ह्यो नव्ता काय
कोन चेतन पाटील
तेन हा
नाई तेंच तेवड झालय आज आनिकेत पाटील सरांनी नोट्स सेंड करतो म्हणलेलित केल्यात वाडतं
हम् हम
हम्म अगं उद्या हा
मॅगी करतना काय काय घालत्यास? लोकांना काय तर कुणा कोणाच काय असं म्हणणार मि परतीच मला इत लागलंय प्रोजेक्टच आणि ही मॅगी आता काय बोलू मग. शेवटी काय सगळं करणाराय ते खाण्यासाठी आणि जग ण्यासाठी मग कशाला पाठिमाग रहायचं.
मॅगी सुरुवातीला काय काय घालत्यात विचारला नाहीस खुळ्या?
अगं म्हणजे आणि काय मसाला घालत्यात त्या दुसरं सोडून, विचारलो गं.
नाही, क ते एक एक जण हे घालत्यात अं काय ते मटर
हे नाही बाई तसलं काय आवडत नाही बाई, ते तसं पण बाजूलाच खा नाही, बाजूलाच काढाय लागतय ते, कशाला घालाय
हम्म, होयच की. तेवढच घालत्यात, आणि मी तर कनी हम्म खेळ खा बाई खा म्हणलं बोलू नको मी आता युस पर्यंत गार होईल की तुझी मॅगी, ए बई आवडत्या की.
मग ई का केलीस?
ई केेलो नाई, ए बाई म्हणलो.
हा हा हा हा.
हा म्हणलो मी आल्यावर नवीन तयार करून दे म्हणस.
हम्म, देतो ये. तस तर माझी मॅगी खाऊन तुझं मॅगीवरचं मन उडंल. पण तरी पण मी अगं मी मॅगी असं जास्त पाणी ठेवतोय ग, मला तसलं आवड
मला पण तसलच आवडतय. छान लागतय कनी ते पाणी.
होय, पाणीच छान लागतय मॅगीपेक्षा.
होय आता मॅगी मॅगी करू नको मला खाऊ वाटालय. मॅगी मॅगी करू नको आता मला खाऊ वाटालय म्हणलो.
ये की खायाला तुला सांगालागलोय तर येईनास.
तुमचं घर लांब हाय म्हणलं तिथनं.
कुठनं? तू ये ग आता मी गाडी आणलोसं स्टँडवर घ्यायला येतो तुला.
अग मी स्टँडवर कुठाय आमच्या घरात हाय बाळ.
हा हा तेच सांगालोय तू स्टँड पर्यंत ये मी स्टँड पशी येतो तुला घ्यायला.
असं होय बर येतो की. गाडी कवा आणलीस?
गाडी परवा दिवशी, तू फिरायला गीलतीस त्याच दिवशी वाटत, नाही आशाढी एकादशी दिवशी.
कसली?
चार्जिंगचीच आहे, वैष्णीसारखीच वैष्णीची गाडी हाय का नाही तसलीच आहे, फक्त ब्लॅक कलर हाय.
हम्म, कितीला बसली?
अठ्ठेचाळीस.
हम्म हम्म हम्म म तुलाच.
हो म्हणजे घेतला बई मलाचं खरं वॉर्निंग कामाचं
हम्म
कामाला तेवढंच घेऊन जायचं इतर वेळेला नाही. आम्ही काय ऐकतोय आम्ही कामातच. अह कामातच आम्ही. अहहह काम मरू दे तिकड बाजूला, अहहह.
पहिलं आमचं सगळं करणार आणि मग कामाच बघणार. ते पण झालं तर ठिक नाय तर दुसऱ्या दिवशी. मागू नको संध्याकाळच गप्प अभ्यास कर.
काय बोलायचं आता मग.
होयच की मग नाही तरीच काय?
अग ते मी मघाच कनी म्हणजे.. कार्या ॲप मधलं ग मगाशी मी कुणालाच फोन लावलो नव्हतो. बहुतेक प्रज्ञाला मग लागला अस चुकून लागला असेल डायल करून ठेवलेल खरं. लावलो नव्हतो चुकून लागला असेल खरं ते क नी झिरो सेकंद दाखवा लागलय. तरी पण ते म्हणजे टास्क कंप्लीट झाला म्हणते मग त्याला पैसे मिळत्यात?
काय माहीत नाही बाई मला तर काय अजून मिळालेलं नाही. ते ह्याच्यात नाव. तिचं काय काय लय झालंय बाई.
होय.
तुझं किती झाल्यात नवीन टास्क आलाय का नाही पुढं?
नाही. नाही आत्ता ह्यो परवा मी लॉग इन केलोय आणि आता दोन दिवस झाले टास्क आलाय.
मला पण तेच झाले आणि, हा आणि पाच आल्यात.
होय, आणि पाच आले ते कम्प्लीट झाल्यानंतर येतय
होय, मग आता काय करायचं कोणा आता वर्षाचा पण बॅलन्स संपलाय म्हणली ती पण बोलू शकत नाही.
आता परत परत आपणच आपल्याला कॉल लावायला पाहिजे.
आता तू लावलंस तर मी लावणार एकदा नाही तर तुझं सगळं होईल.
हहह. हावरे, देतो की तुला त्यातल आलं की
तसे शेअर करायला देत नाही ग नाही तर मी घेतला असतो तुझ्याकडन.
होय तुझ्याकडे तुझ ऑनलाईन नाय न्हवं.
नाही. ते चालू झाल्यावर कुणाच तर वर्षीच द्यायच म्हणालतो.
खरं, भारी आहे ते तुझ ऑनलाईन करून घेतली नाहीस तू. का सांग लय पैसे संपतात बाई.
हां हां हां.
फोन यायलाय.
फोन यायला तुमचा, होय पप्पांचा फोन यायला आहे आमचा. राहुदेत नंतरन उचलतो नाही तर आणि परत अर्ध्याात न हे करायला लागत, नंतरनी उचलतो की.
असं उचलल्यावरती कट होतोय काय?
काय माहिती बहुतेक होत असेल कट कारण मी हा बोल की.
हा तेच विचाराल मला वाटलं तू. होय, काय मी पण असं कधी उचलून बघितल नाही बाई मी असं बोलालो काय असं होत आलं कनई कुणाचं तर फोन येतोय. म आणि कशाला उचलायचं म्हणतो,
व्हयं नं
उगंच एवढं बोललेलं वाया.
तेच की, वर्षाचा कसं काय अ वर्षाचा कसं काय बॅलन्स संपला म्हणालोय. ते नाही वर्षानं पण लॅपटॉप घेतल्या माहितीय नव्हं.
व्हयं घेतल्या की एच पी चा घेतल्या बई अगं ते नव हि आपल्या ते वर्गातली प्राजक्ता कुंभार नाही काय तिनं तर ऍप्पलचा घेतल्या ऐंशी हजारचा.
आयाययययय...
लई भारी हाय खरं.
काय.
आज काढल्या म्हणजे- अगं लई भारी स्मूथ चालतोय काय आणि एवढा -एवढा असं छान आहे असं. लई भारी आहे, आज सकाळी बघितलो.
हितं आम्हांला वीस रुपये मिळालं, नाष्टा केलं की मन किती शांत हुतयं. आणि ऐंशी हजाराचा लॅपटॉप.
पेक्षा काय वडापाव खात बसणार आहेस काय.
मग भई अगं नाही अग. त्यजाकडं असलीच पैसे घेऊ दे मी काय म्हणत नाही, खरं आपल्याला तेवढं महागाचं लागतच नाही कशाला घ्यायचं.
हं काय भीती आता मंतर
होय तर ती काय करत्या काय माहिती होय नई म्हणजे त्यांचा प पप्पा तेन काय मी तर त्यजापशी त्यासोबत जास्त बोलतच नाही, फर्स्ट इयरला कधी बोललेलो ते पण आठवत रामनाथ
मी पण बोललो नाही बई ती वर्षालाच बोलायला लावत हुतो काय काम असलं तर माझं‌.
वर्षाचं एक भारी हाय होय नाही पाठीमागं वर्षा खंबीर तर सगळी गंभीर असत्यात, नाही गं तिला सगळ्यांची ओळख आहे होय नई. स्वारी उलटं बोललो सोड रोहित ते नाही तुला काय सांगालतो हा तेच की, ती सगळ्यांसोबत बोलत्या ग ओळखी हायत तिला सगळ्यांच्या असं म्हणालतो.
व्हय.
तस आपलं काय आणि आता मी करतो काय तुला.
दहा मिनिटं झाल्यात काय? थांब पर अकरा सत्तावन्न तरी अजून कट कसं काय झाला नाही थांब हुतयं थांब आता.